बोल.
आवाज येतोय.
हो.
हो का काय चाल आहे.
काही नाही चालू आहे आराम आता
हा का.
हो काम आवरलं
तुमचं ते पाणी पाहतो सिंचन कस चालू आहे.
एकदम चांगलं चालू आहे.
हा का.
हम्म.
कुठपर्यंत गेलं?
आमचं आता फवारणीचं आणि आता खुरुपणीचं बाकी आणखी
हो का.
त्यांच्या शेतामध्ये चिकट सापळे लावायचे बाकी आहे पण पाऊस दमच नाही खात आहे आठ दहा दिवसापासून
हा हा आणि त्याची पण काही कालावधी असेल ना का बाबा एवढ्या एवढ्या दिवसातच ते मी असं ऐकलं होत की बारा पंधरा ऑगस्ट पर्यंतच
हो पंधरा ऑगस्ट पर्यंतच सोपी आहे ती तेवढी कंप्लीट करायची नाही तर पण त्याचे मार्क्स भेटणार नाही.
हो का, आता सध्या किती मार्क्स झाले पण तुम्हाला?
आमचे आता एकसठ झाले आता.
हा का मग चांगले झाले.
हम्म. अजून बाकी ना सोगणीचे ते बाकी आहे.
हा का.
मॅडमचे व्हिडिओ कॉलचे
हा हा.
मॅडमचे आम्हाला असे दहा व्हिडिओ कॉल आहे, दहा व्हिडिओ कॉलचे आ प्रत्ये प्रत्येक व्हिडिओ कॉल ला आम्हाला दोन मार्क आहे.
आता मग तुम्ही ते तर मग तुम्ही ते सगळे ऍक्सेप्ट केलं असेल ना व्हिडिओ कॉल.
नाही नाही चार पाच व्हिडिओ कॉल झाले आतापर्यंत.
हो का. हा हा.
म्हणजे ते एकत्र नाहीे घेतले जात ना व्हिडिओ कॉल.
हा समजा.
महिन्यातून दोन, तीन, चार नाही. महिन्यातून दोन, तीन, चार व्हिडिओ कॉल असत ते.
हा का.
चार न.
हा हा ह.
बाकीच काय चालू आहे मग?
बास काहीच नाही मग, तुम्ही हे पेरणी वगैरे याचे पण तुम्ही समजा सगळ्याच्या शेतात जाऊन केले असं.
हो पेरणी सगळ्यांच्या शेतात जाऊन केली. अ मातीपरीक्षण सगळ्या शेतात केलं. चिकट सापळे लावले. अं कामगान सापडे लावले. पक्षी थांबे लावले भर. हम्म.
हा का.
हम्म.
हम्म.
सगळ्यात आधी आम्ही माती परीक्षण केलं.
हम.
मग बाकीचे ख मग नंतर, खत पसरले. नंतर आम्ही पाणी अडवा पाणी जिरवा केलं. नंतर विहरीची तपासणी केली. सरकारी विहिरीची. गावात जे पाणी येतं ते.
हाव का.
हम्म. चालू आहे आमचे काम अशे टप्प्याटप्प्यानं.
हा समजू जे
हम्म. परत आम्ही शेती शाळा घेतो. आठवड्यातून एकदा. हम्म. सोमवारी शेती शाळा असते आमची. शेती शाळेत सांगते आपल्याला पिकाचं
हो. बरं ठीक आहे. चालेल करते तुम्हाला नंतर कॉल. हो. चालेल ठेऊ मग.